अजून किती? काही शेवट?
वीस झालीत बाई माझी मलाच बास झालय बास नंतर करायचं तर रात्री करतो, वेदिकाला दोन करतो, अक्षताला दोन, रामानुजला दोन करतो.
सायली सायली काय घेतली नाही ओ तिथे.
सायली नाहीे सायलीकड.
राम्यालाच कर बारा, पंधरा.
अग ते तिला तर, सास कॉल आल्यात तिला, सहासस्ठ
अ त्यांनी तीस केलाय खर सासष्ट पडल्यात, केला नाही त्यान ते ॲप मध्ये ग्लीच आलाय बोलला.
गेलाय.
पोरं नाहीत नाही कोणी. तर म्हणजेच्यात रामानुज तेवढाच आहे की.
वय रामानुज एकटंच मी म्हटलं तुला काय काम पडल्या करायला लागलेय.
तर मण म्हणते नाही रे स्किल साठी कराय ला गलोय म्हण बोलण्याची स्किल काय नाही लावते काय अन् ठेवतेय आणि आज आजू आजूबाजूला बोलतात ना तेच ऐकू येती.
व्हय व्हय व्हय.
तर मला म्हणला मला सीईटी मध्ये नाईंटी एट.
होय वय. आहे तेला.
म्हणलो अभ्यास करून गेलता आम्ही म्हणल लग्न पडल्यात म्हणू.
ह हं हं.
चांगलाय म्हणतो म.
तेला आणि चागलं पडलीत तेला वेदिका ला. अ हम.
हो वेदिका तर बिचारी, ट्रिपला आली नाही ही सीईटी.
ह. महती तेे एमबी ए च रिझल्ट पण लागला न्हव.
होय लागलं की सगळ्यांच रिझल्ट लागले आहेत ऍडमिशन सुरू आहेत सगळीकडं म्हणजे मी तर किती कॉलेज बघितले ऍडमिशन ओपन ओपन एमसी एमसीए ऍड पण एवढी यायला लागलेट की गुगल वरन.
मगाशी बंग फोन पण आलत मला.
हा तुला चांगल मार्क आहे ना तुला येणारच फोन.
मी काय नाही म्हणलो बई.
कुठं घ्यायचंय तुला आता ठरवल्याच तिथंच घे.
हो ये कशाला उगच धोक्याला ताप करून द्यायच. मला माहिती त्यापेक्षा मी पुण्यात माझी. बहुतेन पण आहे त्यांना सांगितलंय सगळं चौकशी करायला.
वय एकदम चौकशी करून चांगलं घेवी नाय आणि कॉलेज आहे काय त्यांनी म्हणतात तुम्ही ऍडमिशन आमच्या इथ घ्या तसं करा तसं करा त्यांचीच फॅसिलिटि बन व्हायला असते त्यांना मुलं नाही म्हणून.
फोन करून बोलवून घेतात होय वय.
हे रिअल असते. तर आपल चेतन पाटील सर बघ की रिझल्ट त्यांच्याकडे आलेला असते काय लगेच एक पाच दिवसानंतर रिझल्ट लागल्यावर.
हा.
बिचारा फोन करून आम्हाला रिझल्ट आमची यायची त्या नंतर द्यायची पुढचं आम्ही वाटचाल सुरू करतो ना.
त्यांनी हिंद्रा तोंडाची आहेत किनय कधी बोलवणार काय माहित बई.
ते संजय सर पण नुसता तुम्ही उत्पन्नाकला काढून घ्या, हे काढून घ्या, वॅलिडिटी करून घ्या, असं करून घ्या तस करून घ्या आणि काय रिझल्टच्या टाइमिंगला आम्हाला ऍडमिशन त्यायच्या टाइमिंगला आमच्याकड रिझल्ट नाहीये.
ब कि आता रजिस्ट्रेशन पण सुरू होईल. इजा संपता नाही पंधरा दिवस पंधरा तारखेनंतर तर विईलच की.
अग जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना जिथं सीईटी म्हणजे काय हे करत नाही व्हॅल्यू नाही सीईटी मार् आम्ही पैसे घेणार तेवढेच घेणार त्यांच ऍडमिशन सुरू झालंय फक्त तुम्ही एक दहा हजार रुपये भरून ऍडमिशन करून यायचाय आणि रिझल्ट ते आल्यावर तुम्ही हे करायचंय पूर्ण कन्फर्म मग त्यासाठी त्यांनी काय म्हंटल्यात तुमचे कॉलेजमध्ये रिझल्ट देतात, आता सगळ्यांना भेटल्या बीसीए माझे किती मित्र होते ते डांगे कॉलेजला त्यांना रिझल्ट त्यांच भेटला आहे फक्त डिग्री भेटली नाही.
काय माहित ती बोलवणार म्हंटल्याला की आनिकेत सर मी फोन केलतो तेव्हा, काय माहित कधी बोलवतात आता
बोलवा म्हणावं आम्हाला पुढे जायचंय, मी तर जाणार आहे म्हणायचं
फालतू काम एकतर करत्यात ती काय उपयोग नाही त्यांचा खरोखर विचारली पण नाही किती मार्क पडल्यात काय कौन्सिलिंग
बघकी कोणाला जास्त पडल्या त्यांना सत्कार करायचं, त्यांच्या कॉलेज नाव मोठं होईल. कोणाला सीईटी मध्ये जास्त पडल्यात, कारण ज्यांना कमी पडल्या पडलेत त्यांच सांगायच आज समज सगळ्यांना कमी कमी मार्क पडल्यात हे सृष्टी त्या स्टेफी त्यांना
ए होय आणि काय सांगायला माहिती आहे काय भक्तीला किती पडल्यात म्हणून अक्षता म्हणली मला नव्वद पडल्यात
हाड नव्वद नाही नाहीच आहेत तिला भक्तीला
ऐक तर सांगालोय तिला नव्वद पडल्यात आणि रामानुज काय म्हणतोय भक्तीला शहाण्णव पडल्यात
हाड तिला एवढी जास्त नाहीे आहेत कारण काय सांगू मी
हम्म
अ म्हणजे मी ऐकलोय ते मी सांगालोय भक्ती म्हणली ह्या सीईटी मध्ये पण मला कमी आहेत आणि मी युनिव्हर्सिटी पण पण दिलो नाही कुठ पाहिजे भेटते नाही मला ऍडमिशन भक्तीला शहाण्णव अस तील असतीत तर जुबेल सर हे लावला असता
का म्हण, तूला किती आहेत?
मला नाईंटी एट आहेत.
नाही तुझं जर लावला त बेस तरला शहाण्णव पैसा आहे तला चाळीसच्या वर हयत बग
मी सांगितल नाही कुठल्या सराला मी अनिकेतला तेवढं फोन केलतो बघ
आणि स्टेफीला तर कमीच आहे कारण तिनं लावली नाही आणि तिच्या मम्मी च पण माझ्याकडे आहे.
स्टेफीला स्टेफीला छत्तीस पडल्यात.
आरारारा
अ
म्हे काकू लावतत काय पण असु दे, रिझल्ट तेन लावतती त्यांची मम्मी लावलेली आणि लगीच काढली म्हणजे मी बघायचं अगोदर
भक्तीला नव्वद पडल्यात मग मी रामानुज म्हणाला सगळी वेगवेगळ्या सांगायत म्हताना म्हणाय वय वाढतं सगळी खोटं सांगाल्यात.
अग ती खोट सांगा लागल्याती तिला नव्वद नाही तिला नव्वद असली असती तर तिची आई स्टेटस लावली असती कारण तिच्या भावाला नव्वद पडलेली तेव्हा लावलेली कॉनग्रॅच्युलेशन पार्थ नव्वद लावली पडलेली ते आणि भक्तीला पण खक जास्त पडलीी मम्मी ला होते सगळ्यांचा नंबर आहे माझ्याकडे प्रीतीला पण कमाल नाय जास्त नाही नायला पण कमाल हे ती घयला माहितय का?
मला अक्षदाने काय काय सांगितलं माहीते काय भक्तीला नव्वदई स्टेफीला छत्तीसई अ नाझियाला पंचेचाळीसई
कमी जाईल का सगळ्यांना तोडं बघती. कधी आणि अभ्यास कध करणार
हम्म नाही तरर काय?
आपलं नाहीच ड
आणि रोगी रेग्युलर कॉलेज जाऊन येईल बॉमब आपण बघ घ
होय बकी.
असे ना तसं सगळ्यांना पैसे वगयला लागणार राहियचे मी बघ नाही घता मनात म
मला बा मला सेफीच का वाटलं नव्हत. तु मला वाटलं की तिला कमी पडणार
अ मला माहिती पेलु ी अक्षताच बघूनयी पेपर फय केली ति अक्षतात नाही अक्ष जरी मी असतो असत तर मी आनसर दाखवणार
होय.
ग आमचा ग्रुप म आहे का नाही ती पण हुशार नाही आहे त पण नाझ्या तर हुशार नाहीच आहे हे सिद्ध मी करून घेतो बघ.
ना जे हुशार वाटते हुशार असते. लगत क ते असं वाटत नाही.
बिहेव्ह करते की ते असते ना कॉलेजमध्येध्ये
मला तिच्या्याकडनं उमेद पण होती की तिला सीईटीला अस तिल करं पंचेचाळीस
काय नाहीय पिकन कासा अनभव म्हणजे याचा पेपर होता ना आपला फस तेव्हा मी बिझनेसचा अभ्यास कर लागतो आणि मी ऑन द स्पॉट विदाउट अभ्यास करता मी ते दोन्ही पेपर घेतचो
हम्म हम्म.
हो का? तेव्हा मी पा झातो तने पण अभ्यास केला ती फेल झाली
हम्म हम्म हा.
समजला कीी आणियुबे सर आपल्याला डीबीएम ए
हा.
दि सरां ना ज काद्या व पास केलाय तिथून पेपर का मी सना सांगितली आणि पेपर तिथं जालत चेकिंगला कॉलेज आपल्या
हा.
ती एवढा वाधा आहे ते न नाव स्वतःचा एक्झामपल मध्ये काय आणि त्यान काहीच नाही न. काी व ती लाट सेव्हनटी टू आहे. बील
ते ना आजे याला खर मागच्या सेमिस्टरला नव्हती वाटते की चांगलं- मग, मला वाटलं हुशार असल-
नाही चांग नसत तेे कस
मला -मला, सेमिस्टर एक्झाम ला- कधीच जास्त नाही. त्यात फालतू मला कमीच देतात किनि -
अगं मला- मला पण ते कमी देतात आणि मला इंटरला पण चांगले ते चौदा आणि बारा होते -
नाहीतर काय? मी काय पण केलंंत मला पळायचच नाही मार- मी म्हणल सोडून दिलं.
पण त स म्हणजे नव्हता बाहेर पडल्यावर पण न्हवता
मला इंटरनलला पण त इंटरनल ह हवे चांगली स जुबेर सर सतरा दिलाय आणि-
सतरा का होईना मला बाराय मग, माझं ए प्लस आम आराम से आला असता माझा ए प्लस इंटरनल जास्तीत जास्त-
मला पन कुठे? खुलासा मला ए आहे.
ला इंटरनल बारा आणि चौदा दिला-
होय, कमीच दिलाय म्हणजे चेतन पाटील न सोळा दिलाय सोड, मला कमीच दिलाय त्यानी
संजय पाटील सरांना मी सगळं लिहून दिलतो सोड त्यामुळे- दिल्यात मला. चांगल -
मी म्हटलो मी टेस्टला पण बसलेलो आणि टेस्ट का नाही
हो ह म. आणि केतनला पण दिलाय एकोणीस- त्या प्रॅक्टिकलला भंकूस- कमी दिल्या, बा अक्षता आणि वैष्णवीच पूर्ण पण झालं नव्हतं माहितय काय एक एक-
अ व्हय आपला तो
दोन्ही पूर्ण होऊन पण असलं घाण मार्क दिल्यात सांगतो त्यांनी. कसं मार्क देतात गांजा फुकून त्यांनाच माहित -
तोड
नाही तर काय उगच? होय प्रोजेक्ट मध्ये पण घाण आहेत. दमाला पण-
मी सांना विचारतो प्रोजेक्ट मध्ये कमिशन असकेल त सा म्हून तुम्हाला कमी पडला-
बघितलंय तर काय म्हणायचं प्रोजेक्ट-
जुबेर सर तर, आमचा प्रोजेक्ट पण बघितला नाही बाई -
बघ की, आता कोण नसतय आता बाहेर गेल्यावर सगळी वेगवेगळीच असत्यात.
मला तर आपल्या कॉलेज मध फोन पण नकला आज कॉलेज मणा
डीकेटीत घेऊ नकोच मग डडीकेटी मध्येच पडी
नकती नाही पडली सांगू क कॉलेज आहे जरा कमी पैशामध्ये आहे सीटी मध्येफ
होय
आणि इथ इथ हा म्हणल्यावर की केसरे बर्गला कारण तिला मुंबई पुण्या्या पाणार एवढं मनमध्ये मुंबईत होणारला भेटणार
हम्म.
तर ते बिकेटी घेणार स्टेट तर पहिल्याच म्हण मी तिकिटी घेणार माझ्या युनिव्हर्सिटी किंवा तिकिटी बघायलागे त पण तिकिटी घेणार आहे रामाग म्ह म बंग घेणार पाट तर शिवाजी युनिव्हर्सिटी घेणार आहे दिवाय तुला मला वाटत का को सांगणार नाही
म एमबीए ची पण सगळी डीगेटीलाच घेत तेची
होय ती डि्पल तिकेटीमध्येच घेणार आहे विशाखा पण तिकेटीमध्ये
डिम्पल विशाखा तो सौरभ पाटील आहे.
मलदा डिकेट अज